हॅलो, हा माझी वॉईस येते तुला?
हा बोल ना, बोल ना ग. काय करतेस? मी मजेत तू.
काही नाही बघ बसले, मी पण मजेत. खूप दिवसांनी कॉल केला
हो जरा तुझ्यासोबत आपले पुराणे रीतीरिवाज बद्दल डिस्कश शन करायचं होतं म्हणून कॉल केलेला.
अरे वा खूप दिवसातून म्हणजे छान वाटलं की, ह्या टॉपिक वर कोणीतरी डिस्कशन करणार याबद याबद्दल बोलावं म्हणजे खूप इच्छा झालेली कुणासोबत तर, पण सगळे आजच्या जमान्यात बघतास फास्ट सगळे फास्टं फास्टं काम करतात, तर कोणाला टाइमच नाहीयत. अच्छा तर, तर काय बोलतेस? काय मत आहे तुझं?
अरे म्हणजे काय झालं, सहजच मी असेच बाहेर बसले होते तीना माझी फ्रेंड माझ्या समोरच राहते ना. तर तं तिचे मासिक पाळी चालू होती, तर तिची आजी तिला बोलत होती कि बाबा मला शिवाशिव करू नको, माझ्या जवळ येऊ नको.
बापरे
ती माझ्यापाशी येऊन बोलली की, बघ ना गं, अजून पण लोकं त्यावर विश्वास ठेवतात. की मासिक पाळी चालू असली, तर शिवायचं, हा. शिवा शिव नाही करायची, मंदिरात नाही जायचं म्हणजे तिची आजी म्हणत होती की, तू मला शिवलीस तर, मला आंघोळ करावी लागेल.
हो, की असं बोलतात की देवळात जायचं नसतं, किंवा आपलं स्पे -शल म्हणजे ताट किंवा वाटी किंवा ग्लास म्हणजे आपले जे कपडे किंवा हा, किंवा आपले ब्लँकेट वगैरे असेल तर आपण त्यावेेळेस म्हणजे त्या थोड्या दिवसात, पाच सहा दिवसात आपल्याला वेगळं झोपावं लागतं, वेगळं म्हणजे पूर्ण असं वाटतं की, ती वाळीत टाकणी, असं होतं ना त्या पद्धतीने
हो.
तर आताच्या ही जरी, म्हणजे आत्ताच्या युगात पण त्यांची आजी ही मानते, म्हणजे त्यांनी बोलतात की अं देवापशी जाऊ नको. देवापशी एक ठीक ए, एक चार दिवस पण म्हणजे, शिवा शिव केल्यानंतर अघोळ करायला लागेल, असं काय नाईये.
हो, आता ती जुनी परंपरा होती. ठीक ए चल, मान्य ए की जुने लोकं पण त्याच्या पाठीमागे मग पण एक सायंटिफिक रिझन हे, ते पण लोकांनी बघितलं पाहिजे, त्या दृष्टिकोनाने विचार केला पाहिजे. कि हा बाबा, चा चार दिवस बायकांनी लांब का बसावं? किंवा शिवा शिव कोण त्या गोष्टीला का करू नये, त्याच्या मागचा पण विचार केला पाहिजे ना लोकांनी
हो अगदी बरोबर. काहीतरी म्हणजे आता ते आहे, म्हणजे असं बोलतात म्हणजे एखादी कथा किंवा कथा देखील आहे म्हणजे आपली आजी आजोबा आपल्याला सांग, आजी सांगते थोडक्या सॉरी.
हा.
आणि एक सायंटिफिक म्हणजे, ते क कथा असून, ती महादेवची कथा आहे, असं काहीतरी बोलतात ना, ती असून देखील आणि सायंटिफिक रिझन देखील असू शकतात ना?
हो.
हा, तर एवढं नाई, मानलं नई पाहिजे, आत्ताच्या जगात तर नाय.
हो, ते तर आहेच. कारण की, आता जुने विचार तर किती ती घेऊन पुढं जाणार, आपल्या नवीन जनरेशनला आपण असंच शिकवणार का? बाबा हा- पिरियड्स आले, तर आमच्या जवळ येऊ नको शिवाशिव करू नको. त्यांनी काय विचार करणार, ते लोकं पण मग तेच शिकणार आणि त्यांच्या पुढच्या पिढीला पण, तेच शिकवणार हेच मग चालू राहणार ना, तोच पॅटर्न चालू राहणार. हा, ठीक ए, चला देवघरात जाऊ नका. ठीक ए, मान्य ए तिथं देव वसलेले असतात. पण ही गोष्ट जी आहे, स्त्रियांना आलेली आहे, ती गोष्ट देवांनीच दिलीए ती
मे बी हं, आणि देव काय स्वतःहून कोणाला येऊन सांग सांगितलं का, की तुम्ही आम्हाला हे करु नका. म्हणजे श्रद्धा असावी, थोडक्यात अंधश्रद्धा नसावी.
हा, मग काय, तर आणि परत तूच विचार कर की, कर्नाटकमध्ये पोंगल ह्या म्हणजे पोंगल ह्या एरियात किंवा पोंगल ह्या हे म्हणू शकत नाई, गाव गाव पोंगल हे गाव ए, तिथं की हा तिथंच, तिथ एक मंदिर ए, तिथं जरी योनीची पूजा केली जाते तिथं पुरुषांना म्हणजे पुरुषांना आत एंट्री सुद्धा नाहिये किंवा- तिथं, म्हणजे त्या योनीला, मासिक पाळी सुद्धा येते, आणि त्या मासिक पाळीमध्ये त महाआरर्त्या किंवा त्या योनीची आरती वगैरे केली जाते मग हे हे कुठ कुठलंय हे जर तुम्ही मानू शकता तर त्या गोष्टी का मानू शकत नाही. कि बाबा हाय
हो अगदी बरोबर मी मी देखील हो म्हणजे मी दोन्ही देखील कथा ऐकल्यात की ते म्हणजे ती पूजारनं केली जाते ज्यावेळी अ म्हणजे अ अ पार्वतीने म्हणजे अग्नीत उडी मारलेली महा देवांसाठी त्यावेळी ते त्री म्हणजे ते गोलचक्र असतय ना त्याला काय बोलतात.
अग्निचक्र
हा त्याच्यातून ते तुकडे झालेले आणि ते तुकडे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे पाठ एखादा डोळा किंवा नाक कि असे पार्ट जिथे जिथे पडल्यात तिथं तिथं त्या त्या दे म्हणजे तिथं मंदिर स्थापन झालंय आणि तिथं त्या देवाची पूजा कर तात म्हणजे त्या पार्टची
हा आणि पोंगल इथे त्यांची योनी पडलेली होती तर तिथंच योनी च मंदिर स्थित आहे आणि त्या योनीला मासिक पाळी येते.
हो हो हे देखील मी ऐकलं आहे मी बघितलेलं नाहीये पण माझी इच्छा आहे तिथे जावं वगैरे मी
हो आणि तिथं तुला माहिती हे ती तर तुला एक मला तिथली एक गोष्ट पण माहिती आहे की असं म्हटलं जातात की त्या मंदिरात गेलं ना म्हणजे ज्यावेळी देवीची योनीला मासिक पाळी चालू असते आणि आपण तिथ दर्शनाला गेल ना तर आपण जेवढे पण पाप केलेले असतील किंवा जेवढ्या पण चुक्या आपल्याकडून झाल्या असतील ना ते सर्व माफ होतं.
देवा म्हणजे रोज डेली आरती होते तिथं
हा रोज आरती होते खरंच आपण मासिक जेव्हा तिची मासि पाळी चालू असते त्या महिन्यात किवा त्या वेळेत गेलो ना तर मी सांगते की आप आपल्याला एवढं पुण्य भेटत एवढं पुण्य भेटतं की आपण जरी नरकाच्या म्हणजे दारात असलो तर आपण स्वर्गाच्या दारात जाऊ एवढं पुण्य भेट
अरे वा म्हणजे हे देखील बरोबर आहे. बरोबर मी आणि ते म्हणजे जे हे चालू झालं आपण बोलतोय ते पण काहीतर महादेवांची कथा आहे तू ऐकली आहेस का? म्हणजे मी एवढी मला नाही एवढी माहित पण असं बोलतात. तीथेचं सर्व प्रथम म्हणजे महादेवांच्या अं काखेतून काहीतर रक्त येत होतं वगरे अशी तेतर स्टोरी हे मला हा शोअर नाही माहीत पण मी आजीला विचारे हा
हा पण मला माहिती आहे ती स्टोरी म्हणजे पहिला काय होतं की ही जी मासिक पाळी होती ना ही पुरुषांना होती ही काही स्त्रियां नाहो न्होती आणि अं... म्हणजे महादेवांना काय व्हायचं की त्यांच्या काखेतून रक्त येई. काखेतून रक्त यायचं आणि मग पार्वतींनी काय म्हटलं की हे जी ही जी पिढा आहे ती तुम्हाला न होता ती स्त्रियांना म्हणजे मी मी स्वत तर समावून घेते आणि तेव्हापासून स्त्रियांना ही मासिक पाळी ही सुरू झाली.
हो आणि एकदा असं झालेलं की, जेवताना म्हणजे कोणत्यातरी पंक्तीत बसले होते. पार्वती, महादेव आणि तेव्हा ते झालं म्हणजे पार्वतींना त्यावेळी ते काहीतरी जास्वंदाच्या फुलांनी काहीतरी असं, हे केलेलं वगैरे अशी पण स्टोरी आहे, म्हणजे कन्फर्म नाही माहीत, पण मला लहानपणी मी ऐकलेली. ते थोडे-थोडे आठवतंय, मग त्याव-त्यावेळीपासून असं म्हणतात की हो, मग त्यावेळीपासून असं म्हणतात की
पण ह्या गोष्टी ऐकून आपण डोक्यात ठेवतो, पण त्याच गोष्टी पुढं नेणं पण तितकंच गरजेचं आहे. आता पार्वती ह्या स्वतः खुद देवी होत्या, पण त्यांनी कधी अं, कधी शंकरांनी त्यांना म्हटलं नाही की, तू मला शिवू नकोस, तुला लांब बस किंवा घरापासून चार दिवस लांब रहा असं कधी म्हणल्या नाहीत, त्या स्वतः देवी होत्या त्यांना मासिक पाळी होत होती, म्हणल्यावर. ती देवानी दिलेली एक वरदानच आहे. स्त्रियांना तर तुम्ही लोक असा विचार का करता, की त्यांनी चार दिवस लांबच बसावं. शिवाशिव करू नये.
हो-हो, अगदी बरोबर आहे तुझं, म्हणजे छान म्हणजे एकदम वि विचार करून मग तू, म्हणजे तुझी जी फ्रेंड आहे ना, समोरची त्यांच्या त्या आज्जींना सांगण्याचा प्रयत्न का करत नाही, म्हणजे समजवण्याचा की आताच्या युगा
समजवलं आणि त्यांच्या आजीशी जाऊन सुद्धा बोलले की, आजी, असं का बरं? तुम्ही असं का विचार करता कि बाबा म्हासीक पाळी आली की चार दिवस लांब बसावं, तर त्यांचं मनोगत ऐकून मला कधी कु कुठे ना कुठं असं वाटलं की, बाबा, हा ह्यांचे विचार पण एवढे पण पिछडलेले नाहीयेत. पण मी त्यांना हे पण म्हणलं की, तुम्ही जे बोलला ना की आंघुळ करावी लागेल, त्या गोष्टीच कारण काय तर ते बोलले आम्ही आमच्या पुरखांकडून किंवा आमच्या पंजाकडून, पणजीकडून आम्ही हेच शिकलोय म्हणून आमच्या आम्ही जरी किती पण प्रयत्न केला की नवीन विचारात राहायचं, खरं आमच्यात ते होत नाही आमच्यात तो बद्दल होत नाही.
पण नाही आपण असं बोलतात ना, की काळानुसार बदलणं गरजेचं आहे. बदललं पाहिजे म्हणजे, असं नाही की जुन्या गोष्टीमध्ये काही तरी लपलेलं आहे. काहीतरी म्हणजे, कारण असू शकतं, काहीतरी रिझन असू शकतं. नव्या गोष्टी देखील काहीतरी, म्हणजे घेऊन जन्माला येत हा, मग त्यामुळे आपण समजवण्याचा त्यांना सांगण्याचा, की आजी असं नाही असं. हे अगोदरच्या काळात होतं आता अगोदरच्या काळात देखील असं होतं की, लहान वयातच म्हणजे ल लग्न होत होती, मुलींनी फक्त चुडीदारच युज करावा, असं वगैरे लय काय-काय बाहेर पडू नये, असं लय काय-काय होतं. आता हे सगळं थोडं संपुष्टात आहे. हा, हा, ते तर म्हणजे काय बोलतात की, विवाह झाल्यानंतर ते अ ह्याच्यामध्ये, अग्नीमध्ये उडी मारायची.
हो, विवाह झाला आणि जर तिचा नवरा वारला किंवा अपघात झाला त्यांच्या संग जायाच तर तिने सती घ्यायची, जरी तिला मुलं बाळं असली ले किंवा काय असले, पण ती सती फक्त स्त्रियांना लागू का, जर तीच बाई मेली तर, तिच्याच नवऱ्यानीं का बरं सती नाही घ्यायची.
हो अगदी बरोबर आहे. तर याच्या पाठीमागे हे पण आता म्हणजे संपुष्टात येत आहे. त्याचप्रकारे आता तू मी कसं बोलताना आपण हे सगळं डिस्कशन केलं म्हणून नवीन काहीतरी उद्भवलं ह्याच प्रकारे तिनं मला असं वाटत की त्यांच्या आजीला समजा